हॅलो
नमस्कार ताई कशी आहेस
नमस्कार मी छान आहे तू कशी आहे
मी पण छान आहे अगं मी ना आज सकाळी वृत्तपत्र वाचत होते तेव्हा ना माझ्या मनात एक प्रश्न आला होता की आजकाल बहुतेक लोक ना मोबाईलवर किंवा टीव्हीवर बातम्या पाहतात मग वृत्तपत्र वाचनाचे महत्व अजूनही आहे का
हा खूपच मनोरंजक विषय आहे माझ्या मते वृत्तपत्र वाचणे आणि बातम्या पाहणे ह्या दोघही गोष्ट महत्वाच्या आहेत मात्र दोनहीचे फायदे आणि मर्यादा वेगवेगळ्या आहेत
अगदी बरोबर म्हंटलं तुम्ही मला,.. व व्यक्ती वृत्तपत्र वाचायला आवडतं कारण एखादी बातमी शांतपणे आणि सविस्तरपणे समजून घे घेता येतं ना
हो वृत्तपत्रात बातमीसोबत पर्या परिवार भूमीत आकडेवारी आणि इतर माहितीही दिलेली असते त्यामुळे विषय अधिक स्पष्टपणे समजते
हो एक अ अगदी बरोबर. तसेच वृत्तपत्र वाचल्यामुळे ना वाचनाची सवय लागते नवीन श.. ब्द शिकायला मिळतात आणि भाषेवर प्रभुत्व वाढतं ना.
हे अगदी खरं आहे मी नियमित वृत्तपत्र वाचते त्यामुळे माझे शब्दसंग्रह वाढतो वाढला आहे आणि निबंध किंवा भाषण लिहतांना त्याचा खूप उपयोग होतो
हो पण आजकाल लोक म्हणतात ना कि टी व्ही किंवा मोबाईल बातम म मोबाईलवर ना बातम्या लगेच मिळतात. वृत्तपत्र येईपर्यंत अनेक घटना घडून गेल्या असतात.
त्यात तथ्य आहे टी व्हीही टी व्ही. चायनल आणि डिजिटल माध्यमाने क्षणा क्षणाला माहिती देतात. एखादी मोठी घटना घडली की काही मिनिटातच तिची माहिती मिळते.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू. म्हणूनच तर काही लोकांना वाटते कि वृत्तपत्रे आता मागे प पडत आहेत.
हम् पण मला तसे वाटत नाही टीव्ही वर बातमी लगेच मिळते. पण ती नेहमी सविस्तर असलेच असे नाही. वृत्तपत्रात मात्र बातमीचे वि विश्लेषण असते.
हो अगदी बरोबर उदाहरणार्थ अर्थसंकल्प जाहीर झाला. तरी टीव्ही वर मुख्य मुद्दे सांगितले जातात. पण दुसऱ्या दिवशी वृत्तपतात त्याचे अ सखोल विश्लेषण वाचायला मिळत. ते ना.
हो अगदी त्यामुळे विद्यार्थीसाठी वृत्तपत्र वाचन खूप उपयुक्त आहे.
हो हे तर अगदी बरोबर म्हटलं तू. आणखी एक गोष्ट म्हणजे वृत्तपत्र वाचताना आपण. आपल्या गतीने वाचू शकतो ना. एखादी माहिती महत्वाची वाटली तर ती पुन्हा वाचता येते.
हो टी व्हीवर बातमी एकदाच दाखवली गेली. तर काही तपशील चुकू शकतात.
हो पण टीव्हीवरील बातम्यांचा एका एक. फायदा म्हणजे घटनास्थळाचे दृश्य पाहायला मिळतात ना.
नक्कीच पूर, भूकंप, क्रीडा स्पर्धा किंवा एखादा मोठा कार्यक्रम असेल तर प्रत्यक्ष दृश्यामुळे घटना अधिक चांगली समजते.
हो अगदी बरोबर म्हटलं तू मला आठवते. कि क्रिकेट विश्व चॅम्पियनशिपच्या वेळी टीव्ही वर थेट प्र प्रक्षेपण पाहण्याचा अनुभव खूप वेगळा होता तुला काय वाटत.
हो ग काही गोष्टी वाचण्यापेक्षा पाहिलेल्या तर अधिक प्रभावी वाटतात.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू. पण कधी कधी टीव्ही वरील चर्चामध्ये खूप गोंधळ असतो. ना अनेक जण एकाच वेळी बोलता बोलत असतात.
हो हे खरं आहे त्यामुळे प्रेक्षक गोंधळून जाऊ शकतात वृत्तपत्रात मात्र माहिती अधिक शिस्तबद्ध पद्धतीने मांडलेली असते
हो अगदी बरोबर म्हंटलं तू तुला काय वाट ते विद्यार्थ्यांनी कोणत्या माध्यमाची अधिक वापर करावा.
माझ्या मते दोनही संतुलन वापर करावा. सकाळी वृत्तपत्रे वाचावी, आणि दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी डिजिटल. माध्यमाचा वापर करावा.
हो हे तर अगदी बरोबर म्हटलं. तू मला हे म खूप आवडलं तुझं कारण फक्त एच माध्यमावर अवलंबून राहणे योग्य नाही ना
अगदी विविध स््रोतांमध्ये माहिती घेतली तर विषयाचे अधिक चांगले समज निर्माण होते
हो अगदी बरोबर म्हटलं तू आजकाल मोबाईलवरर खूप बातम्या येतात ना पण त्यामध्ये खऱ्या आणि खोट्या माहितींचा प्रश्न निर्माण होतो मग
अ हो सोशल मीडियावर चुकीची माहिती खूप वेगाने पसरू शकते त्यामुळे कोणतीही बातमी लगेच खरी मानवू नये ना
हो अगदी बरोबर म्हटलं तो म्हणून विश्वासही स््रोत निवडणे खूप महत्त्वाचे पण आहे ना
अगदी बरोबर वृत्तपतत आणि प्रतिष्ठा बातमी संस्थाकडून मिळालेली माहिती अधिक विश्वासारय असते
हो अगदी बरोबर म्हंटलं तुम माझे ना वडील रोज सकाळी वृत्तपत्र वाचतात ते म्हणतात ना की त्यामुळे देशात आणि जगात काय घडले याची जाणीव राहते
हो माझ्या घरातही ही सवय आहे आम्ही अनेकदा एखाद्या बातमीवर चर्चा करतो त्यामुळे नवीन गोष्टी शिकायला मिळतात
हो अगदी बरोबर म्हटलं तू बातम्या वाचल्यामुळे सामान्य ज्ञान ह वाढतो ना
हो स्पर्धा परीक्षा देण्याचा अं विद्यार्थ्यासाठी तर बातम्या खूप महत्त्वाची असतात
हो मला पण असंच वाटतं मला वाटत कि वृत्तपत्र वाचल्यावर विचार करण्याची क्षमता वाढते तुला काय वाटतं
हो अगदी कारण आपल्या कारण आपल्या माहितीचे विश्लेषण करतो आणि स्वतः चे मत तयार करतो
हो अगदी बरोबर म्हटलं तू टी व्हीवरील बातम्या पाहताना ना कधी कधी भाव भावनिक परिणाम जास्त होतो
हो कारण दृश्य आणि आवाज याचा प्रभाव अधिक असतो ना त्यामुळे
हो अगदी बरोबर पण काही वेळा सतत नकारात्मक बातम्या पाहिल्याने मनावर ताण पण येऊ शकतो ना
म्हणूनच बातम्या पाहताना संतुलन राखणे आवश्यक आहे.
हो तुला कोणते माध्यम जास्त आवडते?
मला दोनही आवडतात सकाळी वृत्त प्रत्यय वाचायला. आणि संध्याकाळी महत्त्वाच्या बातम्या टीव्हीवर पाहायला आवडते.
हो मलाही माझेही तसेच आहे. मला वाटते ना की वृत्तपत्रावर ग्ञन वाढवते आणि टी व्ही बातम्या घ घटनांना जिवंतपणे दाखवतात म्हणून मला दोघंही तसेच आवडतात
छान सगितले दोनही माध्यमाची ताकद वेगळी आहे
हो आजकाल अनेक वृत्तपत्रांची डिजिटल आवृत्ती देखील उपलब्ध असते ना
हो ग त्यामुळे लोक मोबाईलवररही वृत्तपत्र वाचू शकतात. हे आधुनिक तंत्रज्ञानाचे चांगले उदाहरण आहे
हो... म्हणजेच वृत्तपत्र आणि बातम्या पायणे. यामध्ये स्पर्धा नसून दोन्ही एकामेकांवर पूरक आहेत.
अगदी बरोबर.
माहितीपूर्ण आणि जागरूक नागरिक बनवण्यासाठी दोनही माध्यमांचा योग्य वापर आवश्यक आहे.
हो... आज ह्या विषया... विषयावर चर्चा करून ना... मला खूप नवीन गोष्टी समजल्या.
मलाही खूप आनंद झाला... बातम्या वाचणे आणि पाहाणे ह्या दोनही गोष्टी महत्त्व... आता अधिक स्पष्ट झाले आहे.
हो... मग ना... आपण रोज थोडा वेळ बातम्यांसाठी राखून ठेवूया का?
नक्कीच. कारण माहिती हेच आजच्या काळातील सर्वात मोठे सामर्थ्य आहे.
हो... हे तर अगदी बरोबर म्हटलं तू. आणि त्यामुळे लोकं... मोबाईलवरही वृत्तपत्र वाचू शकतात आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे चांगले उदाहरण पड... पण मिळते ना?
हो आणि त्यामुळे व्यक्तिमहत्व जागरूक पण असतात आणि आपल्याला अ देशभरातील देशभरातील बातम्या पण माहिती पडतो ना?
हो... हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू. अ... पाहिलं गेलं... तर माहितीपूर्ण आणि जागृ क नागरिक बनवण्यासाठी दोन्ही माध्यमांचा योग्य वापर करणं आवश्यकच आहे ना?
हो... हे आधुनिक तंत्राचे चांगले उदाहरण दिले आहे तू.
चल... आता ना मी आपण पुन्हा भेटूया नमस्कार.
नमस्कार धन्यवाद.